ए बाई माझे आई वर चिडू बिडू नको ग. बघा. बर बर बर सॉरी सॉरी सॉरी हे बाई लक्षात नाही राहिल आमच्या चल बाई ठेऊ का फोन लई बोर करते तु मला बर. बोल ग बाई, तू बोल ना
बोल ना काय म्हणती? तुम्ही बोलताय मग बसले बाई ऐकत
काय ऐकते बाई तू?
काम लू आहे ग माझे. काम करतीये.
आवाज नाही ये ना का बाई तुझा? येतोय का? नाही- नाही -नाही, येऊ राहील
जाऊ द्या मग् मी काय करू? बोल ना हा येतोय
जरा जवळून बोल की आवाज नाही येत की मला जरा जास्त कानाचा प्रॉब्लेम आहे मशीन घ्यायची पैसे देऊ नाही राहिला माझा नवरा
घे मग, मला काय सांगती?
बघतं कुठं ओ जा ना तिकडं
ती आली का ग ती शेजारची बाई? हा बाई नुसती गोल -गोल -गोल गल टेंगे टेंगे दाखवू राहिली ती. कोणचा योगा करती काय माहिती असं ठेंगण ठेंगण दाखवत दाखवत.
बाई जरा बाजूला बस ना बाई जरा बाजूला बस ना आवाज नाय् येत ना. नाही येतेय? नाही ना येतोय कि हा आत्ताशिक आला का अगं कानाची मशीन घ्यायची मला मग घ्या ना अगं तुला माहिती का केवढ्याला हाय ग मला अगं हेडफोन नाही बोलले मी? हेडफोन नाही बोलली मी? कानाची मशीन घ्यायची कानाची मशीन हा ना मग का बरं ते हेडफोनसारखं अग ती कानाची मशीन नाही खरं. ते केवढ्याचंय? ते तेराशे पंधराशे रुपय पर्यंत यता बाई ती. त्याला ब्लुटूथ बोलता ग बाई कानाची मशीन नाही म्हणत त्याला कानाची मशीन वेगळी असते तुला अगं मला फोन मधलं ऐकायला येत ना म्हणून घ्यायची म्हणजे चेक करायची मळ काढ नाही नाही एकदा गेली होती मी दवाखान्यात बाई त्यांनी नुसते चेक करायचे पाचशे रुपये घेतले आणि मळ काढायचे पाचशे रुपये घेत अन् गोळ्या औषध वेगळ्या एवढे दोन चार हजार रुपये कुठून देऊ मी? आठ आठशे रुपये मला महिना येतो. अगं बाई ऐक ना काय म्हणत होती तुला विसरून गेले ना बाई मी काय म्हणत होती मी? हा ऐक ना बाई काय झालं त्या दिवशी ना मी एका बाबाकडे गेली होती मी आणि माझी शेजारची ती नगरपालिकेवाला काम करतो ना नाला काढणारा त्याची बायको आणि मी तर हाय ना तर काय झालं तर त्या शेजारच्या बाईचा नवरा आला होता तो थोडासा डोक्यानी येडाच आहे काय म्हणत असल माहितीय का म्हणे माझ्या कानात पाणी घुसलंय म्हणे माझ्या डोकं लय वळवळ करत म्हणे माझा बाप होता ना त्या त्यानी मला एका दवाखान्यात नेलं होत म्हणे तेव्हा त्या औषधानी बाहेर आल्या होत्या पण आता ना त्या कानात घुसलं ना त्या त्रास देत म्हणे मला त्यांची शेपोट माझ्या कानात वळवळ करती त्याच्यानी माझं डोकं दुखतं आता ते झारखंडकडे गेले म्हणे ते आले का परत त्रास देत म्हणे मला असं काय काय काय का बडबड करून छोटी पोरगी आत्ताच लग्न झालं तिचं ती गेली पहि गाबरून तिला कळलं की मला बोर होतंय ती जाते ते बाई माझी आई बोोलवती म्हणे मला तीदी तू पण सल म्हणे त्या बाईला समजलं की फळ काढलं म्हणून ती दोन दिवस की माशी फुगून बसते होती बोलतच नव्हती काल परत धरलं बाहि तिने मला ते मुंजा बाबाच्या गोष्टी सांगत होती मला तो पाणी घेणारा माणूस आला होता ना तर तू बोलला वाटत कि मुंजाबाबाच काही अस क म्हणे कि म माझ्या इथं पण झालो होतं म्हणे
माझं परग बाहेर माझ परग बाहेर झोपायच म्हणे त्याच्या कानाजवळ घुमरा वाचायला लागले त्याच्यानंतर तो गर कधी झोपलाच नाही माझ माझी जेव्हा भिंत
ाय घर बांधताना ते मग ते बोलले की कमान सला
तो तुमच्या जातीचा नसेल त्याच्याकडे द्या मग तो झाड तोडल मग त्याला काही करणार नाही तुम्ही जर तोडला तर तुम अंगावर
लयब्राम म्हणे ठरले बाई म्हणे मी तिथे डोक्याला होती बाई पागल पागल चला पाग सायको सायको नाही एक माझ्या डोकं लावते पागल आहे ती बाई मग मग काय नाही बाई माझ्या आईला म्हटलं ते बाई आवाज मला हम्म हा काय करते आता. करावा लागत. काय वाटतं बाई मावशी काही नाही बाई पाऊस पडला का तुमच्याकडे हा एक दोन झाला चांगला पण आता काही येऊन नाही राहिलं हो रा गर रायय पंधरा तारखेला सात तारखे पाासून प एक थेंब नाही पडला नाही ना लईच गरम होतय ओ लय वैताग आला मागच्या वेळेस मे महिन्यात पडला आणि या वेळेस पडानाच धोंड्याचा महिना आला आता काय कराव मग कामधंदे देत बिनकामाचे का आम्ही का ग बाई लोकांची काम करून फोन वर बोलतो. कोणाची हिंमत नाही आम्हाला बोलायची हम्म नाही का सांगून ठेव त्या बाईला फुटबळाच नाव घेत त रिकामी ती बाई तशीच आहे चक्करम फोन व बोल पणारी ब बोलता त्या बी बोलतावत गुपचूप गुपचूप बोलवत होते सांगत तेे हाय माझं कर माझं कर करते नुसती हा ते कर कर तस बाई मला आता आंघोळ करायची काय कराव काय कळ ना ना मला हा लोकाचे भांडे अस ते काय करकायच पाणी उरत मग ते चांगलं नाही वाटत परत मग आता आंघोळ करल परत दुसरीकडे जाईल की पावडीच्या आजच्या पोळ्या चांगल्या नाही लाग म्हणून सोडून कुठं कुठं आज घाल किती आपण काय पाहिलं का बाई कुठे नाकणाचे नाकातले ह बोट कुठं काय काय नाही एखाद्याचे केस उडवून टाकणे मग काय करते बाई दिसलं तर पाहिजे ना शिवाईल ती बाई का पार्लर वाली पोरगी हा बाई त्या दिवशी मी गेली होती त्या ती जी पार्लरवाली जी होती ना तिची पोरगी तिने तर डायरेक्ट ब्लेडच मारून दिला माझ्या तोंडाला आ बाई बोलायचं ना मग बाई माझे डोळे बंद माझी बहीण मी बोलली तिला माझी बहिण तिची मैत्रिण होती तिच्यासोबत अ शायनिंग मारायला गेली ती हुशारचंद माझ तोंड कापलं तीन कुठं ग अगं ते
काय बोलतात ओठांच्या वरती बाई माता सांगू राहिली आ झालं बरं ते जाऊ आता काय बचे मातीले
ण दिला ना बोलली ना हा अस थोडी हे काय म आता ती एवढी माती लपली मग काय बोलणार आपण अस कुठे तोंड कपटी काय लोकांची सॅन मारायला गेलीमच दुस्या का नुकसान करशील अस ज बाय तु ति ती पोरग पा नाही प पार्लर मेकअप करताना काय फेस रेजर करतात ते आपल्या तोंडाचे सगळे केस असतात ना बारीक बारी ब्लेड काढतात तेव्हा तो मेकअप बसतो आपण नॉर्मल मेकअप करतो ना त बसत नाही नाही ह
प्रत्येकाला हो कोणती पण मॉडल किंवा काय असेल तिला कराव परतचडे रााबूनच करते ग बा अका
हो हि म एवढ चालू राह दे की जा जायचंय जायचंय जाय गहि मला पण जायचंय लोकचे भांडे घायचे तीन वाजता बलावला त्या पाहि म बांडे पार्लर मध्ये ते पोरीने मला मॉर्डर म्हणून बलावलं होत का बाय आता मी त्या जाऊ दे बाई
मदत म्हणून जात
सी
काय ब विचार
आम्हाला काय आण
आम्हाला काही देऊ नका आम्ही काही देणार नाही म्हणजे आता पासून बंद का काय्य करू नका करत का नाही रा तिच्याकडे तर आपण क बतोय करायचरी की मग चिडचिड करत
बिन कामच बरोबर आहे क जेव्हा माझ्याकडे तेव्हा म म मोठ गफ घेईल म सय कशा र त्रास द बरोबर आहे का होय गो मग तेच सगू राहि टाू काय आपल्यालाट झाला ब करून टा स का शेवट डिसेंबर माझा बर्डे झाला कि आता झाला का नाही ग बाई डिसेंबर शे ब शेव दिला कट कर तुमच झाल्यानंतर मग माा झाला ह ह माझा दूनचा परत येऊ राहिला